हॅलो हॅलो काय नाही ब बसले निवांत, तुझं काय चाललंय?
माझ पण आवरावरी चालू आहे बघा सकाळ म्हटल्यानंतर गडबड
होय बाळ.
हा बाळ आहे बघा झोपलय.
होय. तेज आवरलं खान पिन वगै ते सगळं.
नाही आता उठलाय झोपलाय आता झोपून उठल्यानंतर आवरायचं बघा त्याचं सगळं.
हम्म किती महिन्याचा हाय.
त्याला दहावा महिना चालू हाय
काय नाव आहे.
निर्वेद नाव ठेवल बघा
होय आणि काय म्हण छान आहे.
तिथ उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला गेलेला का नाही कुठे
फिरायला आमच्या गाव म्हणजे देवाला गेल ना आमच्या गावाकडे देवीला पाया पडायला गेलेलो
होय कोणत गाव ते
आमचं सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात येत तडोळी म्हणून गाव आहे आमचं शेती तिथं तिकडं
हा हा कोणती देवी मग
आमची भोगावती देवी म्हणून आहे
हा हा ऐकलं ऐकले नाव एंक ल तुमच देवीच
भोगावती त्याच्यावरून भगवती असं नाव आहे देवीच.
हा हा कळाल कळाल
ते मंदिर पण एवढं छान आहे, छान वाटत की
होय हम्म हम्म. मग कसं काय काय आहे, तिकडं म्हणजे तुमच्या देवीचं?
तिथं कसं असतंय दसऱ्या दिवशीच देवीची यात्रा असते. मग आम्ही आधीच जातो आमची दिरांच्या वगैरे घर राहतो कारण आमचं तिथं आहे घर पण ते जुनं झालंय त्यामुळे मग दिरांच्या वगैरे घरी जाऊन राहातो, आम्ही तिथं मग त्या दसऱ्या दिवशी नाही रात्री बारा वाजता म्हणजे उद्या दसरा आहे कणी तर आजच रात्री बारा वाजता, छबिना निघत म्हणजे पालखी निघती देवीची.
हा हा.
आणि म्हणजे सगळं गाव आलेलं असतं, बायका, माणसं, सगळी लहान मुलं, म्हातारी सगळे ते पालखीला येत्यात. आणि गाव छोटे पण पूर्ण इतका वेळ तिथं असं म्हणजे मिरवणूक प्रत्येक ठिकाणी थांबून सगळे जण दर्शन स पाणी घालते पालखीला. आणि सगळेजण दर्शन आणि प्रत्येकाचा मान असतो. खांदा खांद्यावर आपल्या खांद्यावर ठेवायचं, थोड्या वेळ थांबत्यात आपल्या हेना खांद्यावर घ्यायचं त्यान खांद्यावर असं करत करत प्रत्येक गावाच्या पुरुषांच्या खांद्यावर देत. त पालखी देवीचे पाया पडते पूर्णाच स्वयंपाक वगैरे फार मस्त असतं.
होय होय म्हणजे प्राचीन पद्धत आहे म्हणा कि, आधीपासून चालत आलेलं आहे काय?? हा हा.
सगळी पाहुणे आलते त आम्ही पण आमचे दीर जावा जावा नंदा वेळ काढून सगळे जणी कारण दसऱ्या दिवशी सगळ्यांच्या घरी नवरात्र दसरा म्हणजे देव उठवायचे घाई ना?
होय होय आमच्याकडे पण बसवतात ह तुमच्याकडे कसे कर? त्यात धान्य म्हणजे? आहे काय त्या गोवायचं हे असंधान्य घालून ते मात ते म ते हे करू ना?
पत्रावर ठेवून त्याच्यामध्ये माती माती हा ते ठेवते त्याच्या आमच्या मडक नाही
मडकनी हा हा
त्या धान्य घालते सगळ्या प्रकारचे आणि त्या न तांब्याचं भांड ठेवते ते
हा हा आमच्याकडे कस कातात पत्रवर ठेवून त्याच्यामध्ये माती घालायच आणि त्या बरोबर मातीच्या म एक मातीचं मडकं ठेवायचं त्याच्यावरती नारळ पुजायच त्या माती वेगवेगळ्या प्रकारची धान्य घालायची आणि एक वाात लावतात ते नऊ दिवस असं तेवट ठेवायचे
होय होय होय होय सारखं तेल घालायचं आणि आमच्याकडं रोज एक म्हणजे कुणाकुणाच तस झेंडूच्या पानांची माळ असते आमच्या सासरी तस नाही आहे चंदनाच्या पानांची माळ असते आमच्या चंद चंदना होय चंदनाच झाड असत की नाही
हम हा
पानाची माळ करायची आणि ते रोज एक रोज माळ घालायची
एक दिवस झेंडूची परत ते पाण्याच्या विड्यांची परत आमच्याकडे कड का म्ह प आहेत ते करतात आणि त्याची ईद एक माळ बांधायची असते. ते आणि दसऱ्या दिवशी ची सोन लुट यला जातात आमच्या इकडे म्हणजे प्रत्येक देवाला. असं वाजवत त देवीचं एक हे असते पालखी ते का त्या त्याच्या पाठी मागून अस त्या त सगळे लोक जातात आणि सगळ्या देवीन देवांना अस गावातील ते सोन म्हणून त्या आपट्याची पानं असतात. ते सगळ्या देवां की घालायचं. आणि ते मग त्याला सोनं लुटला असं म्हणते. मग घरात देवाला पाय पडायचं. नमस्कार करायचा, ते देवाला जाऊन आलेल्यांना आरती करून ओळून घेतात आमच्याकडे आत मग त्यानंतर तर मग अ सोनं वाटायला चालू असं प्रत्येक ते घरात जायचं. दुसऱ्यांच्यातले आमच्यात येतात असं
हा आमच्याकडे ते दसऱ्या दिवशी कस असते आपण ते घटात बोलाल ते गवत असते की नाही, धान्य असते की नाही. ते त्याचा ते पुरुष तस नाही आमच्या घरातले आता माझा मुलगा, किंवा आणि आमचे म्हणजे घरातले कोणा मोठी माणसं वगैरे ते ते टोपी घातली यस नाही टोपीला पुढं अस ते दोन दोन काड्या लावते ते धान्याच्या आलेल्या उगवलेल्या असे ना तेथ काढ्या लावायच्या त्या आणि पहिला हातात घ्यायचं ते आणि गावाच्या बाहेर जे देवाचं मंदिर असते. आता कुठं पण असतं गणपती असतं खंडोबा असं काही पण असतं ना गावाच्या बाहेर. एद मंदिर हा मग तस आमच्या पंढरपूरमध्येध्ये नाही असं गणपतीचं मंदिर आहे रिद्ध सिद्धी म्हणून आहे. मग ते त्या आिक जाते सिमोंलगन खेळाला म्हण सिमों म्हणत्यात हा शीलंगनण एक एक भागात मग ते जायचं ते घेऊन जायचं. इथ तिथं पुरुष सगळेजण ते काय तर मंत्र वगैरे म्हण एकमेकाला भेटते. दसऱ्याचं सोनं देत मग येताना तर आपण ज तुराण नेलेला असतो घरात ना त्या धान्याचा उगलेला तर चुरा घ्यायचा आणि त्या टोपीला आपल्या घालायचं मग घरी यायचं मग घरी आल्यावर आपल्या घरातल्या बाय गवा कक्षषण वाळूनतेेन ग खाली धान्याची रास करते अशी मग त्या धान्य तांदळा घवा्हाच्या राशीवर पुरुषांना बसवायचं त्यांना ओवाळून घ्यायचं. आणि मग सगळ्या भावकी करना किंवा आपले जे शेजार पाजारी कोण असतील नातेवाईक असतील त्यांना सोनं द्यायचं पाया पडायचं असं आमच्याकडे आहे.
होय काय आमच्याकडे सोने घ्या सोन्यासारख.. रहा अस म्हणतात परत आलेल्याना सगळ्यांना फराळाचं ताट द्यायचं खायला.
होय हो कडकण्या करंजा.. ते कडकन्या करतात.
ह हा आमच्याकडे दोन्ही पण करतात ते आलेल्याना खायला घालायचं मग... त्यांना फटवायचं असं असतं आमच्याकडे हा मग आणि कशी गेली उन्हाळ्या... कची सुटी
सुती पोरी आलत्या मुलगीला काय एवढं यायला जमलं नाही नात आलेल्या...
होय हा हा..
हा राहिल्या होत्या थोडे दिवस राहिल्या मग... तर ते अधिक महिना असल्यामुळे इकडं तिकडडे आम्ही तिकडच मी तिच्याकड ती माझ्याकडं असं चालू होत. मग जरा लग्न होत लग्न पण होत मावस दिराच त्यामुळे लग्न लग्नाला गेलेलो.. जराड तिकडच जाणं झालंस अस कंटिन्यू अस..
हा हा हे अधिकमास... स आधी पण येत होतं पण एवढं काय नव्हतं. हे इंस्टावरील रीलस त्याच्यामुळे खूप फेमस.. झाले नाही वायरल झाल्यामुळे सगळी प्रथा... ते घरोघरी... कराय लागल्यात.
होय होय. आम्ही आता मागच्या वर्षी गेल्या वर्षी... माझ्या मुलीला दिल तेव्हा एवढं नव्हतं काय वाटतं?
होय होय आमची पण मम्मी दीदीला केलेले तेव्हा एवढं... काही नव्हत पण ह्या वर्षी... खूपच हे झाले ते व्हायरल झाले होय. छान वाटते हो एकत्र येतात ना त्याच्यामुळ.. होय मग फोटो वगैरे... सगंळ होतय छान मजा वाट
हो ह तू गेलती का मम्मीकडे मम्मी आलती मग झगडा
इकडं आलते. म मम्मीने केली आम्ही फिरायला गेलेले फिरण्यासाठी फॅमिली ट्रिप काढलेलं त्याच्यामुळे आम्ही सगळी इथं आलेल दीदी मी मग इथ सगळं केली आमला मम्मी.
तुम्ही कुठ कर
आम्ही कर्नाटकमध्येध्ये गेलेलो फिरायला. बेळगाव. जिल्ह्यातलं शिरसंगी म्हणून गाव हाय म्हणजे आमची देवीच आहे तिथं मग तिला अ गेलेलं त्या देवीला
हा तुमची कुलदेवता. का.
हा कुलदेवी हाय आमची मग तिथ कर्नाटकमध्येध्येच फिरायला गेलेला आम्ही.
हा -हा -हा तिकडं काय काय पद्धती कस असतंय
ते मग आता हे देवी आहे ते आमच्या कर्नाटकमध्ये ते आहे ना तिकडं मग ते कसं? ऐतिहासिकि अस अस ते नाही ते पौराणिक असं दृष्ट्या गाव आहे नाही ते म्हणजे छोटस हाय पण अस सगळं प्राचीन काळाततल असल्यासारखा रथ वगैरे हा तिथं देवीचं. हा पर ते असे एक दगडी मंदिर बांधलेलं आहे नाही. आधीच हे केलेलं असं खूप आकर्षक आहे अस. एकदम छान वाटतं असं बघितल्यानंतर छोटसच आहे मंदिर मोठ आता पण देवीला आज जाण्यासाठी छोटस दरवाजा आहे. असं पूर्ण दगडे अस दगडे हाय देवीची मूर्ती एक असेल माझ्या अंदाजाने पाच सहा फुटाची मूर्ती असेल देवीची
हम्म हम् हम्.
अन देवी म्हणजे
दरवर्षी जाताय तुम्ही तिकडं?
होय. होय. देवीला दरवर्षी जाते. देवीनं असं ह्या म्हणजे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर उडी मारलेली अ राक्षसांचा वध करण्यासाठी म्हणजे ते गाईड असतात ना ते माहिती देत होते. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर उडी मारलेली आणि तेव्हा ती उडी मारलेली ते दगडात तिचं असं पाऊल उठले.
हा हा हा.
ते अजून आहे तिथं बघण्यासाठी ते होय. आता ते थोडस पाऊल आहे ते अस होय होय गेलेलं, आमी पण असं वर ती उंचावर डोंगरावर चढून जायला लागतय. हाय. आणि म्हणजे आधी कस स्पष्ट दिसत होत. आता हे पाऊस ह्याच्यामुळ आणि आधी एवढं त्याची माहिती नव्हती. जसं माहिती होईल त्याच्यान बघायला जाताना ते आधी त्याला अस काय म्हणजे हे नव्हतं अस त्याला प्रोटेक्शन काय नव्हत. आता जर असं प्रोटेक्शन असं अ आपलं हेच एक असं गेट टाईप केल्यात. म्हणजे तस लुप्त होत चाल्यानई फेंट फेंट दिसाय लागलय. अधदी डार्क होतं. मग ते बघायलाय. परत असं अ डोंगरातच अस घसरगुंडी केलय. अस पूर्ण आपली घसरगुंडी बागेत वगैरे असत्यात तस दगडात आहेस. ते डोंगरात
होय. छान आहे की
छान आहे. तिथं.
हम्. हम्. बेळगाव पशी
हा हा बेळगाव मध्ये म्हणज बेळगाव जिल्ह्यात येते
हा. हा. हा.
हं. परत गुवा हाय. तिथं असं बघायण्यासाठी शिवलिंगाची हे ते नाहीत, शिवलिंग तेन हाईत बघायला.
हा. हा. चांगलं आहे की मग.
होय छान हाय बघायला
हम्म
आणि कर्नाट टक हाय नय ते त्याच्या कन्नड एकदम फास्ट
आमचं पण माझं पण आजोळ कर्नाटकच च आहे
होय का हा हा म आम्ही काय फॅमिलीच गेलेलं हा मग तसच येता ये ता यलमा देवीचं डोंगर ते तर काय प्रसिद्धच हाय सगळ्या कोण म्हणत नाय की मला माहीत नाही अस
कोणं द ती ना
हा सौंदती ते पण बेळगाव जिल्ह्यातच आहे.
होय होय होय छान आहे ते पण मंदित मस्त हम् रेणुका
हम् हा त्यांना कन्नडात काही यल्लमागुडी असं काय तर म्हणतात वाटत
होय की याल्लमाच म्हणत्यात
हा तुम्ही कधी गेलता का तिकडे
मी लहानपणी गेलेले माझ्या बहिणीन नेल होतं मला कारण माझी बहीण कर्नाटकात आहे ना तिनं आम्हाला नेलेलं बरेच दिवस झाले त्याला गेलेलो आम्ही असं गाडी होय तेव्हा गेलेले छान नाही म्हणे मस्त
छान आहे तित खूप.
हा होस माझ आजोळ गुलबर्ग आहे नाय म तित हे गेलेल गुलबर्ग्यात ना गेलेलो त्या देवीला सन्नततीला.
होय. अ तिथं काय देवी ची यात्रा मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला असते त तेव्हा तर लही गर्दी असते आता तेन मधी गेलेलो ना तेव्हा पण गर्द तित आम्ही मध्ये अडकून बसलेलो त्या रांगेमध्ये चार तास ते देवी साठी कायतर आ त्या देवीच पूजा वगैरे मग... ते बंद केलेली दरवाजा तिथं मी थांबलेले किती वेळ तरी...
हा होयकी
छान आहे पण मंदिर त्यांनी दर्शन घेत. त्यानंतर भारी वाटलं.
त्या नमित्तानं तर दर्शन होतय ग असं एकमेक.... सुट्टी असली...